काय करायलाय?
काय नाही रिल्स बघत बसलोय. ते रीली एक बघितलो, त्याच्यात कणी लसणाची चटणी केली त्यांनी. कसं केले ते सांगतो काय तुम्हाला. पॅन घ्यायचा, पॅनमध्ये तेल घाला त्या घायच्या भाजायच्या, त्या तळल्याल करायच्या, त्या काढायच्या.
हं.
हं.
ते लसूण भाजून घेतेतलं ते काढायचं, परत ते ते ह्याच्यात घालायचं. आपण कालवलेलं असते का नाही, त्याच्यात घालायच. त्याच्यात ते पण करायचं. आणि मग ते कुसकरायचं. कांदा चिरायचा. आणि कांदा चिरला कि तो पण तेलात भाजून घ्या चा. उभा कांदा चिरायचा, बारीक चिरायचा. पण मग ते बारीक असत ते सगळं खाताना पण सगळं बारीक बारीक असेल चांगलं वाटत उभा कांदा चिरायचा. ते तेलात भाजायचा आणि तो मिक्स करायचा. चार टोमॅटो घ्यायचं. टोमॅटो असे अर्धे काप करायचे टोमॅटोचे. बी अस त्याच्यातच ठेवायचं. आणि ते तेलात ते असे पालथे करून ठेवायचे. जरा ते प्लेट झाकून ठेवायची आणि नंतर टोमॅटोच साल काढायचं. ते टोमॅटो घ्यायचे, परत ते आपण मगाशी वाटण केलेलं त्यात टाकायचं. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती कोथंबीर टाकायची आणि ते असं पूर्ण मिक्स करायचं. आणि ते पूर्ण मिक्स कराय केल्यानंतर आपण ते म्हणजे ती चटणी ना भातावरती घालून खाऊ शकतो. पण थोडा त्यात मसाला मिक्स करायचा भात आणि ती चटणी खायची. म्हणजे अस टोमॅटोच हे केल्यासारखं आपण वांग्याची भरीत करतोय बघा. तस बर हाय. मस्त होते आताच बघितली मी रिल ती. हो म ते तुम्हाला सांगितलं. लई या लागल्यात, झाड आहेत. म्हणजे प्लांटिंगच्या वगैर.
हं हं.
प्लांट्स लावत ते. मी एक मनी प्लांट लावलय. तेव्हा आता परत मी सात पानं असताना त्याची लावलेलीत. परत आता दोन पान आल्यात त्याला, चांगलं लागलय. म्हणजे वाळलं नाही काही नाही. पाण्यातच लावलय. हो, पाण्यातच ला मी मातीत लावलं नाही तिथ जागा नाही आहे म्हणून. पाण्याची एक बॉटल घेतलिया, स्प्राईट ची वगैरे नसत्या का बॉटल, ती घेतली. त्यात पाणी घातलेलं. आणि ते मुळी मुळ्या असतात ना त्याच्या. डेट न्हवत पण ते डेट त्याच्यात मग खालन त्याला अशा मुळ्या सुटल्या. आणि वरती पान येतात.
हा.
चालते प्लॅन.
आ?
कुठून मिळालं झाड ते?
ते मी आनल्या वो कॉलेजमधनं आता.
हम्म हम्म.
हम्म, मस्त ते लागू झालंय आता. आणि तुम्हाला सांगू का ती ह्याची अ रेसिपी? गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेडची. गार्लिक ब्रेडची ओ.
सांगा.
सांगतो बघा, अ हे तेल घ्यायचं पॅन मध्ये त्याच्यात लसूण घालायचा. हो भाजायचा किंवा तळायचा आणि मग त्या लसून काढायचं. अ चीजच एक पीस घ्यायचं.
चीज नसलं तर?
नाही चीज लागतंयच त्याला, चीजच एक पीस घ्यायचं आणि मग त्याच्यात ते लसूण घालायचं. ते मग त्याच्यानंतर कोथिंबीर, रेड चिली वगैरे घालायचं. आणि ते मिक्स करायचं ब्रेडचं दोन काप करायचं. आणि जर तुम्ही मोठं ब्रेड आणला असला तर ते मधनं काप कराय च त्याचं.
हम्म.
आणिण हे केले पीट लावून घ्यायचं. आणी नंतर ते प्यान मधे ठेवायला घ्यायचं ह
हम्म. हम्म.
शक
जावून कराय येतय तुम्हाना?
होय.
सगळ्या प्रकारचे जेवण कराय येतय.
काय?
काय नाही मग. सगळ्या प्रकारच जेवण कराय येतय काय म्हणलो?
होय-होय सगळ्या प्रकारचे येतंय, चायनीज पण येतंय त्याच्यात मंचुरी वगैरे, मंचुरी पण मस्त येतंय.
हम्म, हम्, मग. तिला कुठे गेलाय का नाही.
काय-काय म्हण हम्म. सुट्टीला नाही कुठं गेलो, आम्हाला कोण बोलवत नाही सुट्टीला. नाही हो आम्हाला कोण बोलवत पण नाही, आणि आम्ही कोणाच्या जात पण नाही.
सध्याला
काय?
मग ट्रीप तेन कुठे गेला काय नाही तुम्ही?
ट्रीप ट्रीपला जातोय बघ मी. शाळेतल्या पण गेलोय कॉलेजच्या वगैरे अशा आल्या की ट्रीप मी जा तोय आम्ही फ्रेंड्स मिळून पण जातोय. हम्म. आवडते मला ट्रीपला जायला.
हम्म, आणि फॅमिली ट्रिप?
फॅमिली ट्रिप पण
आम्ही पण जायचंय ट्रीपला, आम्ही स्कूल ट्रीपला दोन वेळा गेलोय.
हम्म, कुठं कुठं गेलता मग तुम्ही?
पहिल्या ट्रीपला ते कोल्हापूर तेन फिरलं, कोल्हापूरमध्ये रंका ळा महालक्ष्मी मंदिर, शाहू पॅलेस. हेच पन्हाळा हे बघितलं
तुम्हाला मग आवडलं काही तिथलं?
आवडलं की.
काय आवडलं?
पन्हाळा जास्त आवडलं.
हम्म.
हम्म.
मग काही नाही, तुम्ही गेलाय काय नाही कोल्हापूरला?
हा मी कोल्हापूरला गेलोय.
हम्म, काय काय बघितलं तुम्ही?
महालक्ष्मीचं मंदिर बघितलंय कोल्हापूरच इस्कॉन टेम् पल बघितलंय, ते इस्कॉन टेम्पल भारी
हम्म, मी पण बघितलंय राधा कृष्णाचा आहे ना?
होय, आणि तिथला प्रसाद तर एवढा भारी होता. मला खूप आवडला.
हम्म हम्म हम्म.
पुन्हा ते बघितलंय परत रंकाळा बघितला. रंकाळ्यावर खायला मिळतंय खूप छान. आम्ही पिलेला मस्त होता.
हम्म हम्म, पण दुसऱ्या ट्रीपला आम्ही गणपतपुळे, पावस, रत्नागिरी आणि नानद
नानीचा मठ.
हा होय.
ह मी पण हे बघितलंय सगळं, लहानपणी आठवत नाही, गणपतीपुळे तेवढं आठवतंय मला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग परत रायगड तर लय भा
रायगड आम्ही नाही अजून बघितला.
रायगड लय भारीय रायगड बघा तुम्ही.
हम्म, काही नाही जरा असं ते मिर चिरलोय हात बडबडाय लागले.
हम्म हम्.
हा तर म्हणजे होते म
काय नाही बर तुमची. तुमचं कॉलेज कधी सुरू होणार?
कॉलेजच तर चालू झा मलाही खर गेलो आणि अजून दोन दिवसात जाणार आहे.
हम्म हम्.
तुमची शाळा वगैरे
आमची शाळा सोळा तारखेला सुरू होली.
होय हम् तुम्हाला काय बनवते? ते रेसिपी वगैरे कुठली?
काही येत नाही.
कसं काय?
म्हणजे घरात घरात येते काय एवढं जास्तले.
हम्म. तर येत आम्ही तर लई लहानपणापासून करतोय.
हम्.
अ वरच्यावर असं पोहे मॅगी वगैरे काही येते का नाही.
हम्म मॅगी येतय.
हम्म ह् चहा?
चहा येतोय.
एक म्हणजे अजून स पाणी घ्यायच. अ च्या पावडर टाकायच. साखर टाकायची. इलायची टाकायची. म्हनस हो.
ह आणि बिस्किट वगैरे खाहीत नाही. कय असन ना?
खते की.
कुठलं?
ट्वेंटी टेन की पार्ले जी.
खाल्ले काय?
बोला की तुम्ही फ्रि हाय काय?
बिलकुल आहे.
हॅलो. पाच मिनटं हॅलो.
हा काय मग अह.